हॅलो.
हा येतोय आवाज हा हा.
खबर मगस दहाजे
अरे त्यांनी काही कॉल व काच ना काम कॉलवर? कामच नाही केलंय ना, त्यानी त्याच्यामुळे त्याला माहिती उचललं नसेल त्यांनी ऐकवच नसेल आले.
हा हा बरोबर आहे वाटपचून तरी फोन वाजून जात राहात.
काय काय? हा फोन लागततो ना फोन लागततो. अरे आवाजला लई येऊ राहिला साईडचा. साईडचा आवाज जास्त येतोय.
साईडचा आवाज येतोय का?
हम्म.
तुल रंथ चालू ये ना घरा
कुलरचा नाही याचा बोलायचा.
हे घागर पापड लाटायला येणार. ं लाट ना
हम् हम्, बाहेर यायचं ना मग. साईटला
बाहेर हवा जोरात चालू आहे.
बाकी काही मार्केटलाच न्यायचे. अच्छा
खराब वाहिल्याती काय?
काय काय?
आ? खराब व्हायले?
हा थोडेशी थोडी खराब खराब होईल ना बाकी चांगली बाई चाळीत साठवेले ते ठेवले म्हणजे बाहेर पोळ माराल होती ना कांद्यांची मण ते चालू थोडे थोडे विकायचे आधी इथं ते गोल तिच संपलं आता मग आता चांगली कांदीे भर राहिल तुमची काय कामं चालू आहेत तुमची काय कामं चालली
काम काही नाही त बागाचीच कामं चालू का थांबाट आता पाऊस पाटल्या क बोत ओढायचे तांबाटी लावायचे
कधी लावायची आहेत टोमॅटो नाही सांगता याची
ह का
हम्
फालम घेऊन गेल होत तरी पण थोडा लॉस माल होता तरी पण चांगली गेली
काय भाव गेले
अठरा अठराशे रुपये
हम्म.
अठराशे रुपये
मार्केट तस ते अह बावीस तेवीसशे वोट आहे बावीस एकवीसशे बावीसश ते भाड्यांसाठी लागतात सा
चांगलं मार्केट आहे मग
हा का आता या बुधवार गुरुवार कोण थोड संख्यान दोन एक सरपांच सुधरलं ना
हो का आता कांदे कमी या वर्षी कांदे नाय एवढे
हम्म आवक आहे काहीना शिवाय
हा तेच ना मग.
काल काय हा अडीच तीन लाईन लागेल होता फक्त
कांदे खा होऊन गेले ना बऱ्याच जणांचे त्याच्यामूळ
हम्म
विकायची चालूच होते ना प्रत्येकाचे मला तर माल थोडा राहिला मग हम्म तेत खराब पण होऊ राहिला
हम्म. जे हो. किती माल हाय अजून?
अ चाळी मध्ये साठ पाच टॅक्टर बाकी हम्म बाहेर तीन चार ट्रॅक्टर बाहेर साठवले होते
होत मोठे का छोटे?
मोठे मोठे.
बरं
हम्म माल हाय अजून भरपूर आतापर्यंत पर्यंत कोल्डटी विकीत होत ना
दोन एक सेकंड
होय.
दोनशेच्या पुुड पण मग कमी आहे
हा.
दोनच क्विंटल बारालाच काय झारा म वर पण कमी नाही आ फिसनच धरला तरी बा ती ना आठे चोवीस वात्या नऊ टॅक्टर म्हणते पण मग आपण आठच जात हम्.
हम्म त्यांना तर नंतर वजन काही चालत. त ना
ते दिव झालं तरी पण मग तेवढ भर तलं काय काम आहे सांगा ना ते मी सांगून दतो ना. ब लाट ला का देव लाट यल काय पापड वा बगली घेऊन येईल ते वाळत घालव दे ब का
कधी येणारर् तो.
निघायला वाटत मोठी गाडी घेऊन.
मोठी कोणती हा इथं मी येईल घरी. नि गा एक टाईम आहे.
निघू राहिला आता.
ए राहिले त्यानी मनाव हम्म. उपसचं लोनचं सांगा आणि तुमचं लोनचं आहे नाल. नंतर करेल गोड आंब्याचं गोड आंबे. चण पोतात सर लोनचेे
काय झालल साईब.
उपवासाचं.
खर ले कतला
हम्म.
नरा व आहेली काय म्हणती.
ऐक ना तूच पुरं बोलून घ्या आता.
ह हा ते ते आ. तो निघून गेला तो उपास हो. त नाही आणता येणार तो निघाला.
हम् बरं जाऊ दे मग
गेली गाडी वाजत नाही गेली डधडधडतरी
कारण कृष्णाचे कपडे ते पण राहिलं होतं ना तिकडं.
मात याव उद्या पिद्या सोड काडून कशी काय शाळा आहे कुर्चं ब
चांगली आवडली. त्याला आवडली शाळा काल पण खुशीतच गेल होत शाळेमध्ये. हम्म आला. खुशीतच शाळा चांगली म्हणे. एक दोन मी त्र झाले मअअ तर गाडी अ गाडीत पण नाही वाटत एकोणावीस पोर आहे सगळी पोरपोरी
क्रुज रे कोणती?
ते नाही सांगते सर तिकडे गेलते सोडवायला ती त्याकडे येती ना तीच
कुडव ती?
अ तेदूची आहे ना तीच आहे वाटत.
नाही ती मोठी बस नाही तू म्हणी व्हन जाती म्हणी कृष्णा दादाला आणायला
म् काय माहित मग? नाही बस नाही व्हॅने.
व्हॅने का?
हा
तस काय नाही.
हम् पोरत इकडून पोरं पोरं कमी नाही. कडनं त्या शाळेत जाण्यासाठी
हम्म हिकून जास्त तशी
हा तुमची इकडणी जास्त
हम् दार तिकडेच्या वाज जून जास्त देन
हम्म
बरंय आहे मग काय तेडावंत केला डबल पशीिप्लात तुला आणायचंच टेन्शन होईल नंतर
ह अजून नाही सांगितले त्यांनी आ मी काल मीटिंग होती ना शाळेची मग ठरणार होते आणि त्यांच्यावर ला कोणते शिक्षक बण त्यानंतर मग तिथून पुढं होते सांगणारे गरज वाट
हम्म हम्म हां
हम्
होोम वर्क भरपूर देेल रा अ द देवढ तर्मधला
हा म सांगितलंच आहे स ह्
बॅग बुट्टं बाहेरूनच घेऊन टाकायची चिड माग बडध म ड्रेस गे उंटाकतड अ
सलन ते बुट्ट अस येच आहे ना शूज ब्लॅक शूज आहे ना ह का
ब्लॅकचं काही नाही तसं ब्लॅकाच असतील असं काय नाही.
तिला इथला घेऊन दिले का मग ते पोरांला
हम् ह ठ होऊन जात लॉ
हम् तेच ना थोड परिस्थितीच पण जाण ह थोडं कळून
काय झालं त्याला
हम्म
हा बघ जशी घेतली तशी हलकी घेतली. तर मग हे होतं पटकन ना शीलाईन ते उपसून जातं. क्लीना
जाड म्हणली.
हा बरोबर मग सगळं दोन नंबर वाले येऊन जात का कधी कधी
तेच होत आपल्याकडे भेटी नाही एवढ्या
मस्त परिवार
हम्म
ते ना मॅडम
बरं चल दहा मिनट झाली
परत करत हा परत करून राहिला मॅडम
बरं हा